हा
कसे आहात तुम्ही
हा मस्त तुम्ही कशे आहात
काय चालूये बाकी
काही नाही बसले होते असंच म्हणजे सोशल मीडिया बघत थोडं इंस्टाग्राम वगैरे
हम्म मला काय वाटत हे मो सोशल मीडियाबद्दल हे आपल्याला चांगलं आहे कि मग वाईट आहे
ते आता म्हणजे आपण यूज करण्यावर ए आपण नेमकं काय बघतोय काय नाही त्याच्यामध्ये काही चांगल्या ही गोष्टी आहेत काही वाईट ही आहेत म्हणजे ते आपल्यावर डिपेंड करत ना की आपण त्याच्यामधून चांगलं घ्यायच की वाईट घ्यायचं
हम्म बरोबर ए तुमचं पण आता बघा ना आपण म्हणजे किती बी हे करा आपण असं एखादं अकाउंट असतं जे वाईट असतं ते बरोबर मध्ये नोटिफिकेशन पडूनच जाते आपल्या
हो ना हो ना ते तर आहे ते तर आहे ते तर आहे
आणि लहान मुलांपासून जेवढं दूर ठेवलं तेवढं चांगलं आहे कारण की लहान मुलांना ते माहित नाही कि
खूप बघायची सवय असते त्यांना सगळं समजतंही त्याच्यामधलं म्हणजे आपल्याला तेवढ समजत नाही तेवढं ते म्हणजे हे करू शकत
हो ते पण ए पण बघा बाकीचे आपण जे सोशल मीडियाला जे वाईट व्हिडिओ येता आपण त्यांना स्किप करून देतो पण लहान मुलांना तसं तसं समजत नाही का यांना स्किप करायचे का त्यांना बघायचे ते कंटिन्यू तो व्हिडिओ जोपर्यंत सं पत नाही तोपर्यंत त्याला बघतच बसतात आणि ते तसं व वर्तणूक पण ते तसे स्वतःच्या लाईफमध्ये करत असत
हो ते तर आहे म्हणजे कसं ते आहे सोशल मीडिया तशा प्रकारे की त्याचा एक प्रकारचा असा नाद लागून जातो लहानांना काय म्हणजे मोठे हि त्याच्यामध्ये पूर्ण असे व्यसमुक्त व्यस मुक्त झालेले आहेत
बरोबर आता बघा बाकीच्या व्हिडिओनमध्ये असं दाखवता की आम्ही व्यसन करतो पण आम्हाला काही होत नाही पण ते फक् ते त्यांनी व्हिडिओ बनवायसाठी त्यांनी केलेलं असतं पण बाकीचे मोठ मुलं असो या मुली असो बघा बघून घेतात आणि आपण करून बघू अस ट्राय करतात पण त्यांना त्याज व्यसनाचा नाद लागतो म्हणून ते वाया जातात त्या
हो ना म्हणजे ते कसं त्यांना लाईक वगैरे भरपूर भेटले ते पैसे कमवण्यासाठी ते काहीही करतात. पण ते आता आपल्यावर डिपेंड आहे ना की आपण म्हणजे हे करायला पाहिजे त्याच्यामधून थोडस.
जर बघा सोशल मीडिया एक चांगलं काम म्हणजे जर आपल्याला कशाची ऍडव्हर्टाइज करायची असेल म्हणजे आपलं अस शॉप वगैरे असेल या मग आपण काही आर्ट आर्टस वगैरे असं काही काम करत असेल मेहंदी या मग डिझायनिंग वगैरेची जर आपल्याला ऍडव्हर्टाईज करायची असेल त्यासाठी आपल्याला चांगलंय ते.
हो ना हो ना. म्हणजे त्याचा खूप मोठा सोशल मीडियाचा फायदा ही होतो कारण जास्त लोक तिथले तर आपल्याकडे जास्त ऑर्डर येतात.
हो बरोबरये. आणि आपलं म्हणजे असं आपण जे रॉ ऍडव्हर्टाइज करायला ज्या होत्या ऍडव्हटाइजिंगचे पैसे पण खूपच जास्त लागतील. ते पैशे ते इथे आपल्याला दुसऱ्याकडे कामात येतील आणि इथ आपली फ्री मध्ये ऍडव्हर्टाइज होऊन जाईल सोशल मीडियावर.
हो ते तर आहे.
तेच ना.
म्हणजे कसं आजकाल काही पण म्हणजे असं ऑनलाईन चाललेलं आहे. आपण घरी बसून पण असं ऑनलाईन पण हे करून म्हणजे विकू शकतो किंवा केक वगैरा.
किंवा कुठली रेसिपी वगैरे बघायची असली
तेच ना. आता युट्यूबला बघा किती वेगवेगळ्या रेसिपी येतात आपल्याला जेवणाच्या जर आपल्याला बाहेर आपण जाऊन त्या मागवू नाय शकत पण ती आपण तिथ युट्युबमध्ये बघून ते घरी सुद्धा बनवू शक
घरी बनवू शकतो आपण तेच म्हणले लेडीजसाठी ते खूप सोयीस्कर झालेलं आहे. सोशल मीडिया.
पण जेवढं लेडीज साठी सोयीस्कर ए ना तेवढं त्यांच्यासाठी ते डेंजरस पणये बा किचे बघा फसवणुकीसाठी सहसा लेडीजला जास्त वापर करतात. त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने ओ टी पी मागवून घेतील त्यांना सांगतील काय आम्ही बँकेतन बोल तोय तुम्हाला एक ओ टी पी आला असेल तुमच्या अकाउंट फीस झालेल फ्रीज झालेलं ए त्यासाठी चालू करण्यासाठी ओ टी पी द्या असं फसवून त्यांना ओटीपी घेतील आणि त्यांच्याकडून सगळे पैसे पण काढून घेतात त्या अकाउंट मधून.
हो ना हो ना.
तेच ना. बाकी काय वाटतं तुम्हाला सोशल मीडिया बद्दल?
सोशल मीडियाबद्दल म्हणजे आता काय खूप ते चांगलंही हाय म्हणजे आपण जसं यूज करतो जे म्हणजे बिझनेस वगैरे करणार आहेत त्यांच्यासाठी चांगलं आहे ते म्हणजे कसं सगळीकडे ते व्हिडिओ वगैरे टाकले किंवा स्टोरी वगैरे टाकले तर ते दिसून जात की बाबा हा हा असा करतो बिझनेस आणि ज्याच्यासाठी उपयुक्त आहे हे, तर ते मागून घेऊ.
त्यो पण. हा म्हणजे समजा आता ज्येना असं त्यांन दु
हॅलो. हॅलो.
हां बोला ना.
आवाज येत नाही, हा येतोय ना.
हो, म्हणत ज्येना असं दुकानावर जाण्यास टाइम नाही त्यो, व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रोडक्ट बघून घेत आणि ऑर्डर पण देऊ शकतील असं.
कराय आलाय. जसं की म्हणजे आता लेडीज वगैरे घरी बसून ब्लाउज ला एरीवर्क करणं. परत म्हणजे, दुसरे जे आहेत घरकाम वैगेरा. ते सगळं म्हणजे व्हिडिओ बनवून जर टाकली, ज्येला गरज आहे ते म्हणजे ऑनलाईन आपण ऑर्डरी करून पुढं देऊ शकतो.
बरोबर तुमचं, हे मग ते बघा काय पण ए, के, डिझाईन बनवायची असेल, एखाद कापड वर्क ते पण बनवता येते.
हो ना.
यामध्ये आपण फेकणाऱ्या वस्तू असतो त्येनंच्यापासून पण काय पण आता बघा, बऱ्याच वस्तू असं बनवता येतात त्या पण आपण बघितल्या का ते पण बनवू शकतो. पण त्या पण आपल्याला विकता येतील.
होय, हो ना. खूप खाल. म्हणजे, अस बरेच कपडे वगैरे म्हणजे, आपण ब ऑनलाईन बघून वगैरे घरी शिवू शकतो.
हम्म, ते पण हेय.
सोशल मीडियाच्या माध्यपण आपण ते विकू ही शकतो.
बरोबर हाय, आप हा म्हणजे आपल्याला जर बघा, कस्टमर जर अ, कस्टमर जर हे करायचे असतील, का भा आपल्याला आता बाहेर जाण्यास टाइम नाहीये, पण आपल्याला हे कपडे विकायचे पण आहेत. ऑ ऑर्डर. घ्यायच्या पण आहेत, मग आपण ऍडव्हटाईज करू शकतो का भा आमच्या इथे स्वस्त दरात या मग तुम्हाला पोवर्डेबल अस रेटमध्येध्येम कपडे विकू शकतो बनवून बी देऊ शकतो. तस ऍडव्हर्टाईज पण मस्त होऊ शकते त्याची.
मग तेच अऍडवर्टाईज म्हणजे आपण पैसे देऊन बाहेर केलं तरी आपले पहिले पैसे वेस्ट जाणार.
तेच ना. तेच पैसे आपल्याला या कपड्यांमध्ये, ये मग दुसरे काही काम करता येतील त्या पैशा नाही आपल्याला
म्हणजे तेच आपण -आपल्या कामामध्ये इन्व्हेस्ट केलं तर त्याचा उपयोग त्तर होईल ना.
हो. आणि बघा सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्याला जर कोणत्या मतलब देवस्थानाची या मग कुठे, असं काही घडलेलं ए का पूजे, आपल्याला माहित नाही आपल्या जे पास्टमध्ये काय घडून गेलेलं आहे, ते आपल्याला माहित नसेल ते आपण त्याची माहिती सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळवू शकतो.
ह, हो नक्कीच.
बाकी मग, पुढे काय होणार हेय, पाऊस कधी येणार हेय, हे पण आता दाखवायला लागून गेलेलं आहे.
ऑनलाईन सगळं दाखवून देत ना, म्हणजे कधी येईल, काय होईल.
हवामानात काय बदल होणार आहे, ते पण आता सगळं, माहित पडायला लागून गेलेलं आहे.
हो, रोजचं टेम्परेचर वगैरे सगळं दाखवत आहे ऑनलाईन.
ते एक म्हणजे चांगलीच गोष्ट आहे सोशल मीडियाची, परत बातम्यावर कुठे काय चाललंय कुठे काय नाही सगळं आपण घरी बसल्या बघू शकतो.
हो ते पण पण बघा ते लहान मुलं आपल्या समोर असतील आणि ते जर सोशल मीडिया मधे रील्स वगैरे बघत असतील ती गोष्ट चांगलीये पण आपण नस नसताना जर ते बघत असतील तर बघा एखादा वेळेस ते अननोन लिंकला पण ओपन करतील आणि त्यातून आपले बँक मधले पैसे कट होतात मग ते लहान मुलांच्या जवळ सेफ नाही ते सोशल मीडिया
हो ना ते तर आहे म्हणजे आपण जवळ असल्यानंतर ते बघितलं तर काही प्रॉब्लेम नाहीेये पण कस तस तर लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल द्यायलाच नको कारण ते कधी काय करतील काही सांगता येत नाही आणि आपण एकसारखं तर लक्ष देऊ शकत नाही मुलांना
हो तुमच्या बरोबर म्हणण आहे कारण की लहान मुलांना मोबाईल देणं म्हणजे खूप अवघड होऊन जातं कारण की त्यांना ती सवय ही पडून जाते मग नंतर ते अभ्यास करायच्या वेळेस पण असंच सांगतात मला पहिले मोबाईल देणार तर मी अभ्यास करेन
हो ते म्हणजे आता आजकालच्या सर्वच मुलांचा तो प्रॉब्लेमच झालेला आहे कारण ती सवय त्यांच्या आई वडिलांनीच लेकरांना लावलेली आहे चूक म्हणजे लेकरांची नाहीच आहे त्याच्यामध्ये पहिल्यापासून म्हणजे त्यान रडलं की त्याला मोबाईल द्यायचं चुप बसवायचं मग परत त्याला तशीच सवय लागून जाते
हो ते पण आहे
अजून काय वाटतं तुम्हाला म्हणजे साईड इफेक्ट काय आहेत अजून सोशल मीडियाचे
साईड इफेक्ट तर खूपच काही आहेत ना बघा जर आपण म्हणजे कोणी आप आपल्याला फसवत असेल तर आपल्याला ते समजून नाहीेत का बुवा आपल्याला फसवत आहे की मग आपल्याला ऍडव्हटाईज देत आहे कारण की बघा आता जॉबचे पण असेल तर बाकी फसवून देतात आणि जॉब नाही भेटत मग असं खूपच ठिकाणी होतय का जॉब साठी कॉल येईल कॉल येईल असं वेट बघ वाट बघतात पण कॉलच येत नाही
हो ना हो ना
खूप ठिकाणी म्हणजे तसं झालेलं आहे.
हो तेच ना असे चुकीचे काम फसवायचे काम खूप वाढून गेलेले आहेत सोशल मीडिया मध्ये हे त्याची डिसअपॉइंटमेंट आहे
हो पण ज्याला माहित ते म्हणजे जास्त अडकत नाही याच्यामध्ये पण जे नवीन आहे ते त्र म्हणजे अडकून जातं.
हो बरोबर ये, जे नवीन-नवीन सोशल मीडियाचे वापर करायला लागलेत ना ते याच्यात फसून जाता.
चला छान वाटलं तुम्हाला बोलून, असंच बोलत राहु.
बोलून पण मला छान वाटलं, बोलू आपण नंतर तेव्हा, ठीक ये.